हॅलो.
हॅलो.
हा बोल.
तुलाी स्क्रीनशर्ट पाठवली ब काय बघ तो बघ झाला.
त. ते ठरू असत. त्या कच.
इथे बराा चला आठ. अरे खरं ते येणार तर राहीच का मला वाटत नाही एवढं कसं काय द्यायल्यात तिने
आणि ते डॉलर आहे रे ते डॉलर आहे बघकीी.
अरे इथर दिने डॉलर दिलात ख डॉलर येणार नाही शक्यच नाही.
का रे
कच नाही. साडे साडे आठ हजार डॉलर म्हणजे किती महिन्या काय गुणवले पंच्याण्वर केलास किती हो महि काय. आठ लाख सात हजार पाचशे रुपये द्यात भावा. मग एवढं कोण. एवढं कोण देणार आहे सांगे आठ लाख रु म मग तेच मला काय. का नाबा त्यांंत शंभर रुपये ते हिथ दिसाल ना किती. आठ हजार पाचशे वीस साल्यातना मराटाली त्या फक्त आठशे पन्नास रुपये येतील. असं काय तिला वाटल काय हजारला काय मला नेमकं करणारे कसं देणार आहे तिने.
खू फेक वाटलय मला हवा तरी पण. करून बघ एकदा आलं तर. एकदा करून बघू करून काय.
आलं तर मी तुला सांगतो नाही तर तू पण कर कुणाच लवकर वल त्याच वल.
हम्म. एक कॅप्चर नुसतं व्हिडिओ बघायला लागतो पूर्.
नाही व्हिडिओ बघायचा नाही ऍड आहे त्या रे मध ते फक्त ऍड कन. आणि फक्त कॅ अस. ते काय.
फाय लाख प्लस.
हा आपलं ते बघ किती अंत आहे इंटरव्ह्यू काय असते किती. अ कमेंट कमेंट असते की त्यांने केलेली.
हो हो हो तेच बघाला. आता बघ काय लिहिलंय. स्टील हॅव्हन गॉटन पेड सिल्स मे ट्वेंटी. मग कमच फ स्टील सो पेंडिंग नाईन डेज लेटर. अँड वॉन्ट टू कॉन्टॅक्ट अबाउट इट इटस नाऊ झूम सेवन. पडिंग. तर. अरे काय फाइव स्टार रेटिंग भी राहतय. हं रेटिंग फायव स्टार दिलात आणि काय म्हणालात बघू. पेंडिंग आहे पैसे अजून पर्यंत पैसे आले नाहीत. सात जून पासन कराल एवढ्या पासन करायल पेंडिंग आहे पैसे अजून आहिले नाही. अजून आले तर असं कमेंट केल्यात. ह एकाला आले तीन दिवसात पेमेंट आले एकाला एकाला तीन दिवसात पेमेंट आले. एक मंथ पेमेंट झा आला नाही सात जून दोन हजार सव्वीस स ो ते बघ काय म्हणतात आता काय करणारे एक मं तीन दिवसात माझं पेमेंट आलं एक मं वीस मे पासून पेंटिंगच दाखवालंय
हम्म मगत तुरीष आहे ना
करून बघूया काय आलं तर आलं खर यात चालेले बघ हा आपला डाटा कलेक्ट करतात आणि शेअर करतात त्यात काय ऍप हे करत ना हे बी ऍप उघडताना लॉग इन करताना काय माहिती दिसतय.
नाही काहीच मागाय नाहीत.
काय माग नाही.
कायच नाही मागाय ना.
लफ दिला ब बारी आहे क तू मग पैसे करायला बँक अकाउंट भेटेल
बँक अकाउंटला काय फक्त युपीआय द्याय लागत नंबर टाकायचा आणि कुठला आहे त निवडायचं यू पी आय टाकायचं सप्लायची
एक दिले तू दिले तू
नाही म कॉनच नाहीत ना थोडं बाराला झालं द्यायला
हम्म म बारा ज जानेवरच जघयच ह
मी पण म्हणावले असं कुठल्या तरी अॅब करायचं म्हणज रुपया हॅलो
मर मी कामाणालागवायचं आता आपल्याला असं म्हटलं क म्हणजे एक अ ते इंटरनशिप करता करता एक करायचंय या सिमला आणि थोडच्या्या सेमला अजून क्रोज करायची न त म्हट पुर्च्या सेमला दुसरं काय ते करूया तूच करूया काय करू असं माझं पण म्हण ेट आार ठी मी अ सुमित तेच बोलालतो रे ठीक आम्ही भघ काय ते
हा
आमच त चालू आहे जरा बनवणारचा ऍप बनवणार नाही खरं आम्हाला इई कॉमर्स बनवायची इच्छा नाही आहे रे ई कॉमर्स असे कॉम वाटते सगळी बनवतात कॉमर्स मी आपण एवढंच की नू कॉमर्स घे
ए कमर्स पुढता इंडस्ट्री कितकीि तो पुढे येणार हो आणि तो तो पण म्हणणार
तेच की आमच्या एंटर्नशिप मध्ये पण हेच म्हटलं की इई कॉमर्स वेबसाईट बनून घेणार आहे काय मजा नाही नाही म मी म्हटलं सुनीतला आम्ही काय तर व्हिडिओ बनूया दुसरं हा इई कॉमर्स तर माझा एक आहे ते तर होणारच आहे माझ
ह
तुरी काय तर अजून एक बनवाय हम तेटला म्हटलं हम् बघ आता तुला सांगत आहे एक एक आयडिया आहे कसा आयडियामध्ये काय अ तुला करायचं असेल तर करू शकत ्ी बघूया आम म्ही कर करलो तर केलो नाहीतर नाही असं अ एता कोणाच का तर सामान ह सामान हरवते ना आता कॉलेजमध्येध्ये कुठही हरवलं की नाही
हां
मग ते वेबसाईट वर का नाही आता तो हे करू शकतोय माझं हे सामान हरवलंय हा तो करू शक कोणाला भेटला असेल तर तो फोटो काढून त्या वेबसाईट वर टाकेल की मला हे सामान सपडले कोणाचं आहेय तर घेऊन जावा असं असं काय तर करेलर फाईड अनड लॉस कोर्टल असं काय तर आहे असं नाव काय तर ठेवू शकतोय अच्छा म्हणजे हा म्हणजे तु्ही सामान हरवलंय मला सापडलंय हा म मला सापडल्यावर मी फोटो काढणार त्या वेबसाईट वर टाकणार हा, ॲपवर टाकणार तू पण ते इन्स्टॉल कराय पाहिजे तू माझं सामान, हरवलं तर यावर भेटू शकते मला हे विचार करून तुला पण तो ऍप घ्यायला पाहिजे हा समजलंच काय मग त्या त्यावर मेसेज त बघ बघणार अपडेट असणार तर तुला कणार की माझं हे कोणलं तर सापडल हझ्याकडे आहे हच्या्याशी कॉन्टॅक्ट कराय पाहिजे आणि मग माझं सामान मला भेटेल असं काय तर कॉलेज मध्ये ऑपर्च्युनिटी भ आहे ह
कॉलेजचं चवरण हा ते चालते अशी एक माझकड होती आयडिया कुठली माहिती आहे काय आपलं रियासत माहित आहे काय अ पुण्यातला जाणारऱ्या गाड्या असतात बघ वडापवाली फोर व्हीलरवाली असतात माहिती काय
ह वाड
हम, फोर वाली अस
हा हा
ते एक एकदम बघत बस सत ना पॅसेंजर कोण आहे काय जाता थोडकच बसत ना पॅसेंजर कोण मिळत
ते हा हा ते तू भरल्याशिवाय जात नाहीत हम्
हा
ह मग तेनी असं
ते काय कय क ठेवायच्या संख्या सगळ्यांचा गाडी कधी येत्या कधी जात्या कुठं थांबल्या हा काय मग ते आपण आपल्या वेबसाईट वर टाकायचं म्हणजे कसं अ रेड बस नाही काय रेड बस
हा हा हम्म
ह सेम त्या टाईप मध्ये एक ऍप करायचं असं माझ विचार होत रे खरं त्याला पण लले लढतसवर म्हणजे ले काय काय करायला लागणार त्याला
ते तर आहेयच आपल्याला ब आपल्याला काय काय येणं गरज हे तर फ हे तर यायलाच पाहिजे आपल्याला तेवढ तर करायला लागणार का आपल्याला फ्रंटर बॅक
काय करून द आपलं
तेच म्हटल सिलेबस मध्ये हाय असल काय का मुल्यावरती तकले वळी बनयला पाहिजे आपल्याला
हम्म
हम्म अन त्या भारी पण कण म्हणजे आतापर्यंत पण केलं नसेल असं
हम्म
आणि दोन प्रोजेक्ट केले तर आपल्याला चांगलं
व त्याला दोन्ही पण दाक म्हणजे एक दाखवलास आणि एक बाबा ठेवलास आपल्या घ लावा गेलास करी पण झाल ते
लावासाठी कामाला येणार तू दो वाते आपल्यालाच बरी आहे बम पाहि त ह बोल बोल बोलू नाही काय बोला ना हॅलो
अ काय म्हटलं
तू काय म्हणतच नव्हते सर काय म्हणालतील
सर म्हणाले म एकटा परोरगा होता त्यान फर्स्ट इयरला दोन प्रोजेक्ट तेलत लगे तला प्रोजेक्ट कोून ल जॉब लागला
पाच वळे पा त्या पोरग ना
हम्
जॉब लागला त
अ मग तेच आणि आपण एक पण कराय ना अजून कायच
शच आपण का करतच नाही आपण नाही पूर्ण करतय कॉलेज ला हो झा ह हम् ब आता असं कर काही नाही आपल्याकड मी आता बघणार करल बस आहे
हमं
ब म
काात
सर ते उद्या बोलतो मी काय ते विचारतो सगळं मी आलोच स खराब पावस नस आलो नाही आल तो मदा रेनकोट घेतल नव्हतो म्हणून आलो नाही त नाही तर पोहोचल मी आलतो पूर्ण माझं पर्यंतंत शनिवारी नाही शनिवारी तर आलोच नाही मी
हा मंगळवारी आलतच ना मंगळवारी काय घ्यायला नव्हती शनिवारी
माझं एक बाकी हे काय म्हणत आप ते आता तुला एक कॉल करतो बघ तुन पण कॉल केलता मला मी पण कॉल के ते माझ झालं एक हे केलं म्हणजे डॉट केलं झिरो राहिलं े शून्य गेलं
अफ
हा एक झिरो लागलं
एक शून्य गेले किती कॉल झाले तुझं आता
आता तीन तीन असं म्हणजे चार मुलं आहेत एक झिरो आहे त्यातलं हे तर तुून तिला कॉल केलास नव माझा अजून एक राहिलंय मग पाच होत्यात. एकच राहिले मग पाच होत माझं हो
पहिल्या पाच मध्ये दोनच कॉल आहेत बाकी तीन सगळं शून्यच आहेत.
हम्म